हॅलो.
हॅ ओ.
हॅलो.
हॅलो. ताई आवाज येतोय?
येतोय मला.
अ
काही नाही. म्हटलं चला फोन लाव.
हाय की वेळ अजून.
नाही अजून वेळ हे.
अच्छा लेट करतात का?
हम्म हम्म थोडसं.
हम्म.
काय म्हणता बाकी व्यवस्थित
हो व्यवस्थित.
हा हा.
ते स र्वस् तुम्ही आलीत ना सध्या
हो ना, सगळ्याच गोष्टी महाग झाल्या आजकाल
हो प्रचंड माहग
भाषा प्रचंड प्रचंड
हम्म. सर्वसामान्य माणसा समोर तर म्हणजे सर्वसामान्य माणसा सोबत मोठ्या च्या समोर मोठ्या चॅलेंजेस अस खरं नाही महागाईचं युगात.
अऍक्च्युली कुठल्या पण गोष्टीला आहे ना, मिडल क्लास लोकांचं जास्त मरण होतं.
हो.
कारण कुठलंही नियम आले का त्याच पूर्ण, आणि पूर्ण, पालन फक्त मिडल क्लास वर्गच करतो. गरीबाला काही त्याचं घेणं देणं नसतं. आणि मोठ्या लोकांचं काय त्यांना काही फरक पडत नाही. असल्या गोष्टींना
हो असा येईले नई त्यांच्याकडे तेवढं इन्कम येणार सोर्सेस मल्टिपल येणार आहे. इन्कम तर बऱ्याच घरांमध्ये असत की एक कोणतरी, कमवत असतं मग त्याच्यावर पूर्ण फॅमिली डिपेंड असते.
हम्म कमवणार आहे खाणारे दहा असले की तेच तर ना,
तरता एकट्यावरच विचारावर लोड येतो. आणि सर्वच गोष्टीं जेवढ्या रेट्स वाढलेत की म्हणजे कुठला स अ क्षेत्र असो एज्युकेशन असो एक एक जरी मुलगा अस ना, त्याला स्कूल मध्ये टाक टाकायची तरा नर्सरी पासून वीस ते पंचवीस हजार फी स्टार्ट होते बऱ्याचश्या साधारण कॉलेज अ शाळे शाळेची फीज तेवढी असते. मेडिकल इमर्जन्सीच त हो. बाकी खर्च त्या प्रमाणे मोठ्या स्कुल मध्ये गेले ते हम्म. त्यांची बघ स्कूलची फीस असणार पण पंचवीस हजार त्यांच्या बसचे पंधरा हजार बाकी मग त्यांचे बुक्स वगैरेचे दहा म्हणजे नर्सरी पासून एखादा लाख रुपये खर्च पकडून घ्यायच आपण कुठल्या चाळीसचा
बरोबर बर पूर्वीच शिक्षणाने आताचा खूप फरक पडला.
हो
पूर्वीच्या काळी पंचवीस पैसेे पन्नास पैशामध्येध्ये पूर्ण भाजीपाल्याची पिशवी भरून यायची आता ते पंचवीस पन्नास पैसे तर गायबच झाले
ते शंभराचे नोटसुद्धा दोन भाज्या व्यवस्थित आणू शकत नाही नाही इतकं प्रमाण वाढलाय ना
कधी संपते तेही कळत नाही म्हणजे पूर्वी पाचशे रुपये म्हणजे खूप वाटायचे ना का आपल्याला आता थोडस बाजारात गेलं दोन चार भाज्या
बरोबर कितीतरी दिवस अ पुरायचे ते पाचशे रुपये आता पाचशे रुपये म्हटलं तर बापरे इतक्यात खर्च होऊन जातात एक मिनिट लागत नाही पाचशे रुपये खर्च करायला
हा
अजून वगैरे असं नाही का सांगतात ना आमच्या काळात पाच दोनशे रुपये पगार होत तीनशे रुपये पगार होता तरी आम्ही सुखात राहत होतो आता एवढं पैसे येतात तरी पण नाही का स्ट्रगलच असत काय हम्म बाकी पण समजा ह्या गोष्टी सोडल्या मेडिकल मेडिकल क्षेत्रच केवढं महागलय सध्या
बापरे बापरे बाप तिथं तर बापरे काही विषयच नाही म्हणजे आजकाल माणसाला पोळ्या कमी आणि गोळ्या जास्त
सिरियसली एकदम बरोबर बोलले तुम्ही मला सुद्धा आता माझं हे जेवढं काही नाही हाय अ एका तरी मला सुद्धा विटॅमिन्सच्या गोळ्या चालू डेली तीन गोळ्यात मला कधी कधी असं फील होतय की मी आत्ताच म्हातारी झालेली आहे
माझं पण बीबीचे गोळी चालू हाय मला
अच्छा आपलं आणि आपलं खाण्यापिण असं एवढं खराब झालेला आहे ना कि त्याच्यामुळे ते घेण्याच भाग आहे
शरीरावर त्याचा परिणाम होतो ना
हो
हम्म हम्म
डायबिटीजच कॅपिटल झालंय आपलं इंडिया तर काय बोलणार माझ्या बहिणीचं लहान बहिणीच मेडिकल शॉप आहे तर ती बरेच कस्टमर असे आहेत कि तिचे ती सांगते त्यांच्या महिन्याच्या दोन हजार तीन हजारच्या गोळ्या फिक्स आहे बी पी डायबिटीज शुगर असं
बरोबर बरोबर
अच्छा
कठीण काम झालं तर कठीण जास्त मानसिक तणावामुळे कारण डायबटी होतो कारण हार्मोनल चेंजेस होऊन जातात
हो स्ट्रेस पण घरात असतो ना सध्या त्यामुळे त्याचा परिणाम बाकी गोष्टींवर होतोच प्रत्येकाला टेन्शन कसला ना कसला कॉम्पिटिशन वाढली त्याच्यामुळे आणखी
बरोबर आहे.
जॉब असो, कुठे असो, प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन आहे आता सध्या अच्छा,
चुकीत केय पण ते, माणूसच काहीतरी फालतू, म्हणजे कॉम्पिटिशन लावून घेतय, काही
आता ना,, माणूस, माणूस, माणूस कमी राहिला आणि यंत्र जास्त झालं आता.
हो,.
हे झालं की ते, ते झालं की ते,
खरं तसच आहे ना, हो. सकाळी उठा घड्याळाच्या काट्या वर
ते घंडाळाचा काटा तरी बिचारा, तो त्याचा त्याच निवांत पळतो इत त्या जोरात आपल्याला पळावं लागतं.
हो.
अस.
अच्छा. त फक्त त्याचा टाइम फॉलो करतो. आपल्याला पाच दहा मिनिट दुसऱ्या कामामुळे लेट. झालं तरी
आपल्याला तर ऑप्शनच नाही, आपलं सगळे उलथापाला तरच होऊन जाते.
गाव घर म्हटल्यावर जरा अवघडच होऊन जाात.
तेच तर णा.
कधी कधी वाटऽऽ तर ते जुनीच महिला नाही का, बरो बरी होती, म्हणजे काहीतरी एकच होता ना तिच्याकडे रांधावा. गवश गाड्य- - आता तेही करा. प्लस जॉब ही करा.
दोन्ही बॅलन्स करावं लागतं आजकाल.
हम्म.
आणि अपेक्षा काही संपत नाही.
हो.
प्रत्येक ठिकाणी पूर्ण, पूर्ण पडलो तरी अपूर्णच. कुचराात
अ. ह.
महागाई मुळ प्रत्येकाला असं वाटतं माझी कमाई अजून त्यामुळं मग
सॉरी बर क
म्हटलं महागाईमुळे प्रत्येकाला अस वाटतं की कमाई जास्त असली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाची धावपळ चालू असते ब दर दिवशी
हो,, एक म्हणजे एक काम करताना पण दुसऱ्या कामाच्या काही तरी बरेच जण पार्ट टाइम काही ना काही सोबतच असत, आता हेच बघा ना. हा महिला म्हणजे बऱ्याचशा ज्या ग्रुपमध्येआहेत त्यांच की म्हणे काहीतरी करून, परत हे करत असतात.
हम्म, हम्, हम्म बरोबर आहे, ना घरचे,, बरोबर आहे ना.
हम्म.
मल्टी टास्किंग वर्क करण्यावर सगळ्यांचा फोकस झालाय आता.
हो, आणि गरज पण होती म्हणजे, महागाई असू काही असू गृ करायच असेल तर नाई का?
बरोबर आहे ना. एका सोर्स वर आता थांबून चालतच नाही.
चालणारच नाही असे आहे ना तो एक सॉर् जर समजा काही कारणमुळे जस मागे कोविड आला. किंवा काही कारणामुळे अस जॉब असेल तर तो गेला. तर पुढे काय नाही का काहीतरी पाहिजे आपल्याकडं. एक कोणाचं वाक्य होत ते.
ह. का? पु जात अचा जर परिथि काच ओढवली तर काय करणार असा ह विषय होऊन जातो.
प्लॅन ए असेल तर प्लॅन बी पण नक्की हवं जो आपल्याकडे
विसर
ह.
आणि आपल्याला बरोबर जी परिस्थिती उद्भवली त्याच्यातूनून निभवता आलं पाहिजे ब कारण आपल्यापेक्षा जास्त हलाखीची परिस्थिती असणारी लोक असतात पण आपल्याला असं वाटतं की आपल्यालाच खूप दुःख आहे
हो चल हो ते आहे आपण नेहमी आपल्या वरती बघत असतो नाही का सोशल मीडियावरर गेलं याची पोस्ट बघितली अरे ती किती हॅप्पी आहे आणि मी त इथे हे करते
बरोबर बरोबर पण रियालिटी आणि ते फोटोग्राफी खूप फरक असतो
हो माझी मिस्टर नाही मी ते असतात कि आता फोटो मध्ये तुला दिसतय असताना किंवा बाहेर आहे छान आहे जय करताय कारण नाही त्याच्या आधी त्यांच खूप जोराचं भांडण झालं असेल खूप स्ट्रेसफुल एन्वयरमेंट मध्ये असतील तर अस म्हणजे आपण नेहमी पॉझिटिव्ह ते हे बघतो ना नेहमी की काय म्हणत ईर्षा म्हणत ताईल एक प्रकारची आपली कि बघाहते किती छान आहे खुशी येत आहे सुखात आहे पण त्याच्या मागे काहीतरी असणार आहे जस पडद्यामागे जे चालू असतो ते बऱ्याच जणांना माहित असतं तसच त्यांच्या आयुष्यातले आपल्याला माहित नसणारे
दिसत तसं नसतं म्हणून जग फस्त म्हणतात
ह
हम हम ह
रिसेंटली एक मी शॉर्ट फिल्म बघितली होती इंग्लिश होतीर काय होतं त्याचं नावच आठवे ना मला आता अ त्यात पण न कन्से्ट त्यानी खूप छान रित्या एक्सप्लेन केलेली होती की म्हणजे विंडो अस दोन शेजारी असतात एक समोरा समोर त्यांची विंडो असते आणि इकडे जे असते त दाखवलंय का ती मुलांना वगैरे सांभाळते आणि ती तिला असं वाटत कि ती खूप स्ट्रगल करते आणि समोर तिने विंडू तिला चित्र दिसत असते दोघच असतात ते खूप म्हणजे अस खुश दिसतात तिला नाही का सोबत एन्जॉय करता बसल्या रिक्स दिसतात पणला वाटत की मला खूप काम ये खूप हे करत आणि एक दिवस अचानक तिच्या हजबंड ची डेथ ती बघते समोर काहीतरी समोर काहीतरी झालंय तर ती बघायला जाते तेव्हा ती बाई तिच्या गकडून एवढी रडते की आम्ही तुमच्या बिंडोध बघ ायचो आणि आम्हाला असं वाटायचं की किती छान पम आयुष्य जा आहे
अम म्हणजे हिला असं वाटत असते ही कि खी आहे आणि तिला असं वाटत अस की हि किती सुखी आहे अस
म्हणजेऽऽ ठीक आहे ताई, छान म्हटलं तोमच्याशी बोलून, वेळ कधी गेलाऽऽ कळच नाही, आता बघितला टाईम, मी करते थोड वेळात जर फ्री असाल तर मेसेऽऽ ॉप करेल, मग मी करेल कॉल, कारण आता जेवायला बसऽऽ
हो ऽचालेल, हो, हो, हो चालेल, ओके चलो, ओके, बाय हा. बघ आहे
बापऽऽ